हॅलो कुठ हेच
हाय हो स्टल आहे रूम वर आहे बोलकीी काय म्हणतीस
काय नाही बघ काय म्हटलं कुठाई काय बरेच दिवस काय फोन नाही काय नाही
अरं त्याच्यामुळे फोन बी नाही केले तर.
कसली एक्झाम चालूये तुझी.
तु सेशनल एक्झाम तू तर काय येत नाहीस
येतोय की नाही एक्झामला तरच तेवढंाले ना
तेच की आता तरी ड्रॉप केलाच
हो आता इेथ ना पुढे सगळं ड्रॉपच
चारी.
काय आहे कॉलेज मध्ये.
कॉलेजमध्ये काय नाही ते विचार. काय नाही, तुला काय पाहिजे कॉलेजमध्ये अजून, शिक्षक आहेत. कॉलेज हाय.
हम् अजून अजून काय.
अजून. काय नाही, एवढंच आहे. फॅसिलिटी तशी काय नाही आपल्या कॉलेजला.
मग काय उपयोग आहे कॉलेज करून.
ते पण आहे, पण पास व्हायला परीक्षेत तरी यायला पाहिजे नको.
तर आता तू आहेस म्हणजे त दाखवून देशील मला.
किऊ आम्ही. मी कुठला दाखवतो तुझा रोल नंबर किती माझा किती हा
तरी बी दाखवून देशील तू मला.
तुझा आणि माझा संबंध असा कि, तुझा चंद्रावर मी सूर्यावर.
तरी बि लांब न दाखवीतीस की.
होय, काय आयलेन्स आहे तुझ्या कडं.
होय.
चालेल. काय भावा तुम्ही मोठी माणसं, तुमच्याकडे काय काय आहे काय नाहीये.
काय काय आमच्याकडे.
तुमच्याकडं काय नाही मग, काय नाही ते सांग.
काय आहे ते सांग पहिलं तू. मग मी काय नाही ते सांगतो.
तुमच्याकडे पर्सनॅलिटी लुक्स बोलण्याच्या स्किल बिल सगळं आहे हो. आमच्याकडं काय आहे. आम्हाला बोलता पण येत नाही सरळ.
काय नाही आहे. काय काय नसते भावा. काय काय नसते. गप घरला जा आता तू, इथे कॉलेज वर थांबू नको.
घरला जायच आता. ते एकदा सेमशसारखी गुल परत काही येत नसतो.
का.
काय मग काय करतोस कॉलेजला येऊन. एक्स्टर्नल नाही टाक.
हम्म. बघशील आता येशील, सेकंड इयर ला येशील पहिल्यांदा तूच.
पय पहिल्यांदा नसतोय मी. मी पहिल्यांदा नाही येणार. मी डायरेक्ट बाबा इन गणपती नंतर येईन नाहीतर. जेव्हा तसे सप्टेंबर चालू होइल की नाही, एक तारखेला तेव्हा
हम्म गणपती नंतर काय सगळेच येणार आहेत.
होय. एकटा गेलास सगळे मिळून जातोस. तीन दिवसानंतर.
काय एक तारखेला अग दिलं लगेच एक तारखेला यायच व्हयं.
कॉलेज एक तारखेला चालू होणार रे सप्टेंबर ला. परत चौदाला परत पंधरा दिवस.
फक्त.
हम्म. पाच सहापासून जरी आपली सेमिस्टर लागली का नाय. तरी पंधरा सोळापर्यंत संपतीये.
बघू मग कसं सगळे येतील तेव्हा यायचं. आले तर यायचं नाही तर मग नाही यायचं.
माझ का गोलबिल टाकायचं. ग्रुपला
हम्म तेच की कोण टाकत कोण बोलत नाही बोलणारच बोलत चौघं पाचजण फक्त
तुझे पोलकुंट आहे बघाय फिक्सराय का नाही संस्थे काय करत लवकरच बसत येत कॉलेजला संकेत तर येतच येत
संस्कार काय आहे सं संस्कारचा विषय काय
इ पले का बघितलं लवकर ला
हा हा हा
पला
सनसेनस क्यावाय
माग सगळी आली त्यांनी हगडी अ लवकर आलाय हंगलीडली
संस्कृत विषय व तय सांगतोय काय आता बाबा बबा एवढी मोठी मोठी आहे तिी घरातली
वय आत्ता त्यांनी स्वचा घेतली ना
अ काय असते ती बी मला माहत नाही पण घथले एवढे मला माहिती आहे अ
आ घेतली म्हणजे स्टोरी रिपीट टाकली होती तेव्हा बघितली बग
हा हा
हम्म सांगाात असं गाडी घेतली आहे ठेवले ड्रायव्हर ठेव गाडीला कॉलेज मध्ये काय आज
हम
हम् बोल कि
क्याचं कस आहे मा का तो त्याच्या ड्रायव्हरलाच पस्तीस हजार पगार देतो बा
होचच
आपण ही डिग्री बंद करून तिकडे जावे शिकायला
मी तर चालतो तर ड्रायव्हर कच करायला
हम
संस्कार आपलं मित्र पडत भोग वाढल तर वाढलच नाही जर काय
हा हा हा
हम्म
जा काय डिग्री करून तुला काय देणार आहे बारा आणि तेरा हजार पगार
मग तेच केली तिथे एक महिन्याला बारा हजार गेली मी तिथ पस्तीस हजार पगार घातली जागेवर ते जाशी सां हम्म परवडते न पस्तीस हजार
होस कि म
म
खाणं राहणं सगळं तेचच
हा प्रत्येक आपला ड्रायव्हर की करायचे बस
मग जातोच काय
जायचं म तूेत बघू संस्कृत
संस्कारला उशी संस्कारला वशिला लावागे आपण
ते संस्कार जर हिला अ पुढं करायला पाहिजे
हम्म हम
भाऊ प्रत्येक गोष्टीत पुढं असते नाहीच नाही
अरे संस्कार म्हणते आता आता गणेश झोरे वगैरे आलेत की तर मग अजूनच बा
काय बघायचं नको मग आता
हम्म
ते एक अस पोरग आहे बुवा तेने काय कुठली लेक्चर बसलेले नाही ना काय.
हम्. हम्म, लेक्चर कोण जायचं म्हणून जातय. बाळा लेक्चर मध्ये काय कळतेय तसं बी.
व्हय. तरी जाताय ना तुम्ही तरी, आम्ही थोडं पण नाही जात आहे.
तू काय तरी जॉबला आहेस. त्यामुळे तुझ काय नाही मत
त
तेच बरं आहे भावा. जॉब करतेस तेच, जॉब करतेस तेच बरं आहे.
आता महिना सुद्धा राहिले कायचय बास घरला
का रं का बास?
अरे आम्ही फक्त आम्ही करतो. म्हणजे फक्त किश्या नको का म्हणून, करत होतो रे. आता किश्या आला मग तो परत जॉइन करल. मग महिन्याभरच तरी हे होईल. आता मेसून पैसे भरायच. तिथून तिथं मेसच पैसे जातील की त्यात,
मग आता मग नंतर,
नंतर काय, नंतर नाही. आता गावी गेले की परत कामाल सुरू वा. खर्चाच जास्त ना ना रे. गावी आता गेलो का नाही. गावी पण काय तरी काम करेन. दिवसा होतय तिथ जायचं. पाचशे रुपये तरी हजेरी असते रे दिवसाची काय ना काहीतरी. गेले तरी बास होतय लय अस पैसे येते. हजेरी ला गेले. पैसे लय येत्यात रे. हम्
होय. आणि मग आणि मगं हे ऍप आहेच की.
होय.
ये तेवढे शेवटेपर्यंत राहुदे बाबा.
व्हय. तेवढं काय ना काय तरी निघते जरा तरी होय. बघू बघायच कॉलेज.
परदीप का परदीप परदीप काकडे आलेरे बग परदीप परदी. प्रदीप काकडे आलेत बघ.
त्याचं काय बाबा, मला कळतच नाही. व्हॉट्सअपला पण रील टाकत्यात. इन्स्टाला पण रिल
अरे काकडे म्हणत्यात, त्यासनी.
काकडी. कोण आहेत ते प्रदीप काकडी. कोणाचा माणूस? राजन मालक. हम्, काय चाल ते की तुमचं. हम,
काय आता
त्यांच्यासमोर काय चालते व्हय, आपल वय वाढतच जाणार राहायला.
व्हय. कुठे जाणार आहे? कुठे रूम बघितली? कुठ? कुठ रूम बघीतली? इथ बघितलीस किंग स्टेश केक सिटीच्या वरती वरती आहे कि आतमध्ये आहे.
नाही केक सिटीत न्हव. केक सिटीच्या गेल की नाही आत मधी तिकडं आतमध्ये बिडिंग आहे. गगनगिरी अपार्टमेंट म्हणून तिकडं. खर्च कस कमी येतो रे. होय. आणि तिकडे गेले कसं खर्च पण कमी होेतोय. हजार मध्ये हजार कधी भाड सगळ निघतय घरभाडांतील
हां
बाकी काय राहिलं मेसचा खर्च फक्त बस. आता इथं सत्तावीसशे आहे तिकड फक्त किती तीन हजार
हा हां
असेल तीनशे रुपये असणार असं हे तर करायला नको बाबा हेच काही असं आहे तसं आहे. आणि तिकडून कस ताट ताटावर जेवण आहे की इथं कसं एक एका टाइमला जेवलस की रात्री लावून ठेवते तस नाही.
सत्तर रुपये आहे बाळ.
नाही हाय की साठ रुपयांचं पण हाय.
कुठंय साठ रुपयेच.
आहे की ही आपल्यागची आपले जयनते ती पण ज असते की तिकडे.
ह हा हं मी काल परवा जेवलेलो कीणय वाडीत. तिथं सत्तर रुपये होत.
होय काय कुठे जेवलेलास.
इकडे जेवलेलं कुठं तर मला माहित नाही. म्हणजे तो फोर व्हीलर मधन काय मला कळत नव्हतो कुठे घेेत निघालो.
होय काय नाही जैव काय ते साठ रुपये काय ते प्लेट आहेच. ताटर जेव्हा तू जाशील का नाही तेव्हाच फक्त ती हे लाव हजेरी लावणार.
हा तसच आहे पण मी आता जेवलेल पण तिथं काल तिथं कस त्या ती खाईल तेवढ्या चपात्या भात खाईल तेवढा भाजी खाईल तेवढी आणि पाणी बॉटल थंड.
अनलीमिटेड रे.
होय.
इथं आपल्याला भेटतात दोन चपात्या ते पण धड हे नाही. तु का ऑस्ट्रेलच खालच असशील वाढत काय वाढत हा रे बर.
चालते चालते चल मग ठेवूया आता करतो मी थोड्या वेळात कॉल. हां चाल ठेवू का?
हां ठेव.